हॅलो
हा ताई येतोय आवाज?
हो येतोय आवाज
हो हो नमस्कार ताई हा नमस्ते ताई
कशा आहे तुम्ही?
की आज हो आज मस्त आहे मी चल तुमचं
झाले का तुमचे काम आवडले सगळे
हो आवरले जेवण वगैरे झालं आता
आपले कसे लेडीजचे बक काम चालूच असतात दिवस म्हणजे पहाटे उठल्यापासून तर पर्यंत काम संपतच नाही.
ओके
म्हणजे दैनंदिन जीवना बघा पण अनेक प्रकारचे कामे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे एक क्षण सुद्धा आपल्याला म्हणजे विश्रांती नसते.
हा हो ना
स्वयंपाक सकाळी झाड झुड दंत हो देवपूजा परत मग नाश्त्याची तैयारी ते झालं नाहीत मग जेवणाची तैयारी
हा हो ना
आणि आणि नंतर परत दुपारी थोडा वेळ उरलेल्या वेळ ते वेगवेगळे काम असतं तर चालेल
हा पुढे लावचे मशीनला भांडे रा आहे. हे लावा
कपडे सर्व घरच असतं त्यामुळे टड म्हणजे मी निघून नाही जातो आणि कामही बो
होव ना दिवस निगुण
त्या हो त्यानंतर म्हणजे अ आता हे झाले बघा शेतकरी लोक पण आहेत तर मग त्यांना कसं दिवसभर पण मग त्यांचे जे धान्य निघतात ते त्यांना म्हणजे मसनीझ सर्व पॅकिंग करता करता त्यांचाही वेळ तसंच जातो म्हणजे आहे. बघत असत ना
आता हा आता सध्या तर पेरणी वगैरे झाली तर मग त्याच्यामध्ये ते अ डुबणं कुळपणं चालूच आहे सध्या त्यांचं गवत राहिलं कुठं थोडंस मग ते खुरप्याने काढून घ्यायचं. सध्या शेतीची काम खुरपण्याची वगैरे चालू आहेत ना हा फवारणी
तुमचा आवाज ब्रेक होतोय मध्ये
हो होका
आणि आजच्या जगामध्ये डिजिटल यूजर हो हे काम भरपूर असे सोपे झाले आहे मोबाईल संगणक म्हणजे या कार बघा एखादा जर व्यवसाय करत असल म्हणजे घरगुती काही लेडीज बघ भित उत्पादने वेगवेगळे तयार करतात त्यां साबण व वगैरे बनवत घरी किंवा कोण कॅन्डल्स बनवतो हो
पापड.
मग ते सेलिंग साठी म्हणजे व्यवसायिक व्यवसायाच्या प्रक्रियेसाठी सेलिंग करतात ते त्यांना ते खूप सोपं झालं आहे पहिले मार्केटिंग करण्यासाठी बघा म्हणजे असं प्रत्येक गावी किंवा प्रत्येक म्हणजे घरोघरी जाऊन आप म्हणजे ते ऍडव्हटाइज करत होतो. तसं आता खूप सोपं झाला आहे ते करण्यात.
हा सोशल मीडिया मु खूप सोपं झालं ते का पे चान्स मिळतो त्यांना
रिस्पॉन्स मिळतो आणि म्हणजे तर मिळाला तर अनेक प्रकारचेून व्यवसाय सुरू करण्यात त्यांना हो ऊर्जा निर्माण होते आणि त्यांना आनंद वाटतो की हा आपल्याला भेटतोय काहीतरी मोबदला.
हो हो होना
म्हणजे भरपूर अशा बचत गट वगैरे आहेत त्या म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनात डलेल्या वेळात अशी भरपूर बोस आहेतड
हो हो बनवतात ना
चे पदार्थ बनवून ते विक्री करतात
हो आणि तई आजकाल तर अशी फॅशन फॅशन निघाली ना म त्याचे दागिने परत आता ते पाईप क्लनरचे आलेत बघा फ्लावर्स वगैरे आता गणपती सीझन म तर खूप विक्री होते त्या जास्वंदाच्या फुलाच्या त्या माळा
फुलं वगैरे बणून माळ तयार करतो हो
हो आता त्याच सध्या जास्त म्हणजे फॅड आहे चालू म्हणजे क्लासेस वगैरे घेणं ज्यांनी घेतले ते नवीन करून विकणं असं म्हणजे सोशल मीडिया जर आपण ओपन केलं तर आपल्याला जबरदस्
हो ह
मटेरियल क्लासेस अवेलेबल आहे
हो ना हाय
हो हो
आणि छान आहे म्हणजे आजकाल प्रत्येक लेडीजला बाहेर हो बाहेर जाऊन क्लास करण्यासाठी तेवढा योग्य तो न प्रत प्रत्येकाला म्हणजे अस नाही जमत बाहेर जाणं तु बघर ब का बर ऑफलाइन मध्ये फ्री म क्लासेस शिकवले जातात आपण तुलाही शिकून अ घरी अनेक प्रकारची वस्तू तयार करू शकतो
हो आणि आज
ह.
आजकाल कस जॉब करणाऱ्या स्त्रिया जास्त आहेत ना त्याच्या मग हे ऑनलाईन सनेला वगैरे क्लासेस जास्तात तर त्याच्यासाठी उपयोगी पडतात ना ते.
हम्
टम घरातल्या घरात मॅनेज करून. शिक शकतात त्या म्हणे दर दिव जॉब जाऊ. म्हणजे सोशल मीडियाचे.
बरोबर. ह् आणि प्रत्येक लेडीजनी हे म्हणजेण. आपल्या उरलेल्या वेळत जर आपण हे काम केलं. तर बघा आपल्या म्हणजे वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप फायदा आहे. नाहीतर आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकमध्ये गोष्ट. सा इतरांवर अवलंबून असतो.
हा घरच्यांकडं मला ह्याच्यासाठी पाहिजे त्याच्यासाठी पाहिजेत. मग असं म्हणजे नाही सारखं सारखं आपल्याला घेऊ वाटत. हा ह.
तर आपण आपल्याही गरजा पूर्ण करू शकतो त्याचपकारे आपल्या म्हणजे.
हो.
त लंच आहे बील नको देको.
हा काही काही करताय का मग तुम्ही असं
आवाज नाही येते तुमचा माझा येतोय ना.
हा येतो येत हो हो येत नाही आहे.
आजकाल बघा म्हणजे अ शहरी भागात तर प्रत्येक जण जॉबला जातातच. पण तस गाव गावाकडे बघा आ ण श चा त्या पाहिज तका पुरे सा म्ह उत्पादन मिळत नाही
हा
तर त्यांना प्रत्येक गोष्टी म्हणजे घरच्या माणसांवरच अवलंबून असत. मुलींचे शिक्षण ह थांबव. म्हणजे थांबले जातात पैसे अकाउंटने.
हा.
मग प्रत्येक लेडीजी म्हणजे असं काहीतरी केलंच पाहजे. जर आपण म्हणजे आपल्या अ व्यवसाय करून जर आपण भांडवल निर्माण करू शकलो तर आपण. अ त्यासोबत अनेक प्रकारचे म्हणजे. व्यवसाय करू शकतो ना माझे ेगकडे आता मशीन भेटत बघा. आता खूप सोप्पं झालं आहे पापड सुद्धा मशीनला हटून देतो.
हो बरोबर आहे शेवया. कुरवड्या वगैरे असं भरपूर आहेत ना.
हो म्हणजे मी
ज महिला हा
ना रांगोळीचा क्लास केलेला कर्नाट रांगोळीचा तर मला भरपूर ऑर्डर आल्या. ब म्हणजे व्रीसाठी आणि आपले बघा महाराष्ट्रात खूप असे सण आहे की आपल्याला डेकोरेशन साठी अनेक प्रकारचीथ वस्ती लागत ना आपण ते घरी बनून आणि आपण आपली सजावट करू शकतो
हो हो मग काही तुम्ही रांगोळी बनवताय का अजून असे काही वेगवेगळे मी क्लासेस वगैर आहे अ म्हणजे क्लासेस घेता का म्हणजे तुम्ही असं का नुसतं बनवून वगैरे असं वेबसाईट वर विकतय
हो म्हणजे मी करत असते तुमधून मला जे म्हणजे मी काही नवीन शिकले का मग त्याच्यावर मी थोडस व्यवसाय करत असते आणि काही वस्तू म्हणजे आपल्या स् ते बनून होताात आणि काही ऑर्डरच्या बनवून दिल्या जातात म्हणजे आपल्याला त्याचा मोबदलाही मिळतो आणि आपलं शिक नाही होत ना त्याच आप र्डर घ तर आपली प्रॅक्टिस त खप जा आपल्याला म्हणजे व्यवित म्हणजे वर्कआउट त्यानंतर म्हणजे
हा
त्याची ती फिनिशिंग वगैरे एकदम परफेक्ट जमत
ि वगैरे ह फिनिशिंग वगैरे चांग होत त्याच्यामु जास्त प्रॅक्टिस झाल्यामुळे फिनिशिंग हात बसतो ना त्याच्यावरती आपला हा हं आणि आपल्याला कामाला उत्साह पण येतो ना थोड्या ऑर्डर्स वगैरे घेतल्या तर.
हो.
हा.
दैनंदि म्हणण्याचा एकच उद्देश आहे या कारणासाठी कि दैनंदिन जीवनात प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात बिझी आहे पण स्वतःसाठी वेळ काढून आपण काहीतरी म्हणजे शिकून स्वतः चा व्यवसाय तयार केला
हो बरोबर आहे ते. ते तर बरोबर आहे. स्वावलंबी बनलं तर आजकाल स्त्रियांना स्थानिक समाजामध्ये हो बाबा ते काहीतरी कर ते हा आणि प्रत्येक स्त्रीचं म्हणजे ध्येयच आहे आज कि स्वावलंबी जीवन ह ह स्वावलंबी जीवन जगण त्याच्यासाठी आपलं छोट्या
ह
थड त्याच्यामध्ये पैसा गुंतवणूक करून कॉलंम बनवू शकतात त्यासाठी मग तुमच्यासारख्या अशा शिकलेल्या स्त्रियांकडून ट्रेनिंग घेऊन ऑनलाईन समजा ऑफ फलाईन जमत नसेल तर ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन स्वतःच थोडस भांडवल त्यामध्ये घालून त्यांनी व्यवसाय करावेत आपले आपले आणि त्यांनी पण पुढं दुसऱ्यांना म्हणजे आपल्या बरोबर दुस सऱ्यांची प्रगती कराल.
ता खूप सोप झाला आहे व्यवसाय करण्यासाठी म्हणजे घर बसल्याही आपण ऑर्डर घेऊ शकतो. किंवा मग आपण जे सामान बनवतो त्याची विक्री ही म्हणजे अशी ऑनलाईन पद्ध तिनी खुप हाय ते तर खूप सोपं झालाय हो.
सोपा झाला आहे, हो ना. त्याच्यामुळे स्त्रिया आपण आजकाल घरातल्या माणसांवर अवलंबून जास्
अवलंबून नाही स्वतःच म्हणजे प्रत्येक वैयक्तिक गरजा त्या स्वतः पूर्ण करू शकतात.
पूर्ण करू शकतात बरोबर आहे.
ओके चालेल ताई तुमच्याशी बोलून छान वाटलं, धन्यवाद.
यां, ओके भेटूयातं नंतर.